हो.
बोला‌ आता ये ना कानाला लावून बोल तो काही स्पीकर वर ठेवला ऐकू येत नाही ते
हम्म
त्यावर बोल
आ.
आ जेत ना.
येतोय ना बोल ना.
ह् आत
अगं मी पडलं पडलं बोलती म्हणून तुला जातसं वाटत असेल
हो.
मी म्हनल पडड पड खाली मग बोलावी.
तला पहिलाच बोल.
हम्म.
हम्म
शुक
कालही फक्त जावतच होत घरी हम हम्
हो
हम्म. बरं झालं तिडून आले तुमच्या घरासमोरील
हाव का
हम्म जा त पा चार का कोण
माहिती झालं पा ना पडण पाहुण्याची बेत मग
ांग झाले त पला रावून जाही म्हणे
हम्म
म तरली होणे आपने ते
आम्बी तसच करत होा
हो ब ब होकी त तुम्ही कॅमरा सॅमसंग ते येत म्हणलं.
ह
हो नाहीस झालाता
हम्म.
अ नाही चला कोण दिकलं तु जाऊत
ह का.
हम्म
मू त म्हणती मला कोण कोण होतं घरी काय काय होतं.
मण नको कररी आपण.
हम्.
ह ह ह ह याला गते काा ना माहिती आहे गत या आहे ना यात.
हम्.
ह ऍडमिशन कर म कोण बलते.
हम्म.
पराला र ना ग
हा.
म्ह ना. म घर बाकली. ह हम्म
पाय महिलांचा ग्रुप आहे ना. मॅडम सुद्धा बोलते. गरुपर
हो का. बाय. मॅडम लगनऊन बोलत का.
हमंम. मॅडमन तिला मही म्हणली ना.
हम्म
फोनवर बोलली मी तिला चांगलीच.
हम्म
मीलं मॅडम ते मॅडम. काही सांगत नाही, म्हट तुम्ही चांगलंय म्हणलं, त्या अजिबात चांलंय नाही, म्हणलं त्या मॅडम.
हम्म
त्या नि म्हाला आहे ना. भरपूरा सैन करता येत.
हो का हराला हो का हडत
हम्म.
हम्म
होती मॅडम बोलती.
हम्म ह बाकी लं पांटा रखू हेली मी करते
हमं
लाप दिला भी
हम्म
ओके हम्म काय माहीती ये
अ
शेती चांगली पण तु मी तर शेती कुठे करणार ये
आपलीच घरची
ह का होती का काय हल करच म घायच्यासाठी
मका पिक निवडला मी देश परनी केला माती नमुना जमा करून माजीत तपासणी दिली
हम्
त्या ते काय म्हणते, हे चालू होत बि घेतलं उगम क्षमता केली. प्रक्रिया केली.
हम्
आता लिंबू्या जमा करायच्यात का आम्हाला,
हम्
लिंबू यार्क करायला.
नाही ग
हम सकाळे आणले मी किलो भर जा मग करुन
हो
तिला म्हणलं आपण जाऊ थोड्या वेळाने करून आणू म्हणलं तिथे उन आहे म्हणलं जरा
हम्
आ मुणलं कर मग पोर पन येतो ना पट पटावीन आ
सारखच काय करायचं
अगं ते लिंबोळया आणनाच्या पिकेल वाळू घालायच्या
होच्
खलबतात कुटायच्या ते पाण्यातत बीस जू घालायच्या म्हणजे पाणी त्या चोथाड काढून टाकायचं जे रस आहे का पाण्यात भिजेल त्याला आरख उतरतो ना त्याच्यामध्ये म त्याची खबरणी करायची तुरी ला क खशला मकल भी चालती
नकवा
हम्म शंभर टक्के रिझर्ट
ली वाारी तर नाही तस आहे
हम् फक्त एवढ्या लिंबोळे आता रिकमपनी तरं लिंबोळ्या जमा करायच्या
हम् हम् बला म
हम्म घरगुतीचे आणि ते देशपर्णी केला ना म त्याला तुला सांगती करंजी येरंड ऐकिन लिंबसपाला रुई ते अ कोणतं काल लाल कर्दळी होती काय अशी अकरा वनस्पती होती. त्या आक्र वनस्पती ती धरल्या कापल्या पांट्यानी घेतल्या पानं पानं घेतली दोन किलो मिरची एक किलो लसूण शेण गोमित्र तुला सांग ती असं एक मिश्रम केलं दोनशे लिटर पाण्याची टाकी राह त का त्या ते कापून कुपून हालून ठेवलं ते ते चाळीस दिवस सरायचं ते पाण्यामध्ये त्याला
हम्
चडण आणि त्याला हालायचं रोजच एक एके ज बाहेऱ नेऊन देली मी पहिली सुरुवातीची पाच दिवस मीच हलवले नंतर उषाताई न हलवले नंतर असं चाललच ते वाढत वाढत
हम्म
चालल मग आता ते गाळून घ्यायचंय एक दिवस गाळायचंय त्याला मला चाळीस दिवस झाल्यावर गाळून बिळून मग आपल्या गॅलीमध्ये भरून ठेवाचं मग फवारणी करायची मावशी बोलती की नाही
हा बोलते.
हम्म
एवढे कुठा नाही त्याला
हम्म
तु कोणाच ग मग तू तलाच कुचीती म होऊशत येणारे आपला जायचे लिंबूजमा करायला दर्शक त्या लिंबू अजमा करायला त्यांना बी करायच आहे पाच किलो मला करायचा आहे पाच किलो त काण दुपारी फोन केल तर मला त इ त मही मला कयची फोन करायची मदत करू लागता का म्हल बाई मी बाहेर बिझी म्ह बाहेर होत म तेव्हा कटलं काई हॅलो
म झाले आहे
तू बोल ना मग ते रणार नाही ना गोळीत पहिल्यासारखे कॉल नाही ते
हम्म
हम् नाहीयपराहिल
हम्म
हम्म
तीन पाडून तोडून मोकळी झाली
हो
नंबर
मी लिहून ठेवलेलं पुटठ्यावर माग फेकून गेली कचरा ह साडी फ्री हाय का साडी फ्री हाय का हे चालू आहे आपलं बर झालत घरचे घरचे नंबर देल बोलल्या पण जात आणि हेल्प पण होती बोल बाई हॅलो बघा
हो
बोला
हॅलो
हं जा ठेवते मी दहा मिनट झाले
बटला होती का
हा
बर